आलते एक दिवस हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज ताई?
हा येतोय ना. बोला.
ह. झाल का जेवण?
हो झालं. तुमच?
हो माझ पण झाला आताच. ह. काय चालू आहे?
काय नाही.
आवाज नाही येत? हाव काय? पाऊस पाणी काय म्हणते? हा पाऊस-
पाऊस काय, आ -पाऊस चालूच आहे.
हाव का? पाऊस जाने सुचतही नाही. हा, आमच्याकडेही पाऊस चालू आहे सकाळपासूनच. हा.
हम् हम्म.
काम झाले का?
काम? चालू आ आता एक एक एक.
हम्म. पाऊस असला तर असे दिवसभर कामच पुरता.
हो.
नाही तर मग लवकर होता.
काय म्हटलं?
नाही तर लवकर होता. उन बिन तपला कि लवकर आटप-
हो. आता ऊनच नाही ना? आता उन्हामुळे कसं कपडे वाळ्- नाही काहीच नाही. कोणतेच काम होत नाही.
नाही. सकाळी लवकर उठाव वाटत नाही. हम्म. पण हे लेकर शाळेत जातात त्याच्यान- त्याच्यान उठाव लागतय. लेकर शाळेत जातात तर-
सकाळ शाळा असतात लेकरायले.
हम्. त्याच्यान सकाळी लवकर उठाव लागतंय. नाही तर मग शांतता असते.
हो आतापर्यंत होते. शांतच होते ना?
हाव. महिनाभर. आमचं हे घराचं काम चालूत ना? आमची त्याच्याने गरबडच होती.
हाव का?
तुम्हाला किती मुल आहेत?
मला का एक मुलगी आहे मला.
हाव का? कोणत्या गावच्या ते तुम्ही सौदाळा ना?
हो सौंदळा.
हाव. शाळेत नाही जात काय मुलगी?
जाते ना शाळेत.
हाव. कुठं आहे हिवर खेळला की गावातच आहे?
गावातच आहे.
हाव.
हा आहे ना गावात. आमच्या गावात खूप मोठी शाळा आहे बारावी पर्यंत शाळा आहे.
हा हा माझा मुलगाही तिथंच होता केजी टू पर्यंत. आता याला टाकला सौंदळ्यात. व्हय. हिवर खेळलयता.
हो का?
हम्म पहिले तिथंच होता.
हो ना.
नर्सरीला ऍडमिशन केली होती पण - तो जातच नव्हता. मग केजी वन केजी टू- झालं ना आता मीर खेळी टाकलाय
हो का
हम्म यंदा सेकवंड स्टँडर्डला गेला
हम्म हम्म आहे ना खूप चांगली शाळा आहे गावात
हा पण ते मला वाटते हे के जी टू झाला की नाहीय वाटते पुढे पाचवी पासून आहे मग
हो पाचवी पासून आहे पाचवी ते बारावी
हम्म म्हणजे कारण आमच्या गावातले सगळे तिकडेच आहेत ना पाचवी पासून हा
हम्म हम्म
शिक्षण चांगलं असतं तिकडे शिकतात
नाही शाळा खूप छान आहेत आमच्या तिथली सोनाल्याची कारण की आता आमचं शिक्षण तिथंच झालंय ना
हा हा
हम्म
आवाज होत्या काय शाळेत हो का
श्री अमिक
आमच्या घरचे बी
हम्म हम्म
आमच्या इथे लाय विद्युत येत ना तिथं
हो का कोणत्या गावाचे
वारखे
वर खेरची का हो ना आहेत ना आमच्याकडेळेच बी होते वाडक्याचे
पाचशे पासून सगळे त वारखे हे येतात सध्या जातात सगळे पाच वासून
हो ना
हम्म
मग आता एव खेळाला टाकलं का मुलाला
हा मशी तर म्हणजे सोबत न कोणी तर गावात टाकलंत काही त्याच गाव लक्ष लागत नव्हतं तिकडे इंग्रजी इकडे मराठी मग त्याचं काही लक्ष लागत नव्हं मगंदा डबल त्याला हिवरर खेळलं टाकलं
हो का करतो का मग अभ्यास आता
आता करते दोनच दिवस झाले कालपासूनच जाऊ रायला अभ्यास करनं जीवावर येतय हां कालपासूनच जऊ राहला चार पाच दिवस चार पाच दिवस पहिले हेच चालू होतं अटी जातो की तटी जातोय या शाळेत अनं ते काय झाल टाकल्या त्याची पहिलीच आडमिशन गेली ना आता कुठेही गेलं तर ते ऑनलाईन तिथ दुसरीतच टाकाय लागते त्याला पहिलीत टाकता नाही येत तो
हम्म हम्म
झाला डबल पाणी चालु
हो आता पावसाचे दिवस हायत
येथे तर एवढं नाही तर मग काहीच नाही
हो ना तिकडे तर पुर आला
कुकडेे
हा हा सोंतााळ इथ पुल वाहुन गेला तिकडे.
हा हा.
म्हणजे फुल नाही वाहून गेला फुलाच्या जवळचा अकोट रस्त्याचा गेला वा.
हम्म हम्म नाय आमच्या गावातिल . ते मंदिराच्या साइडनं.
हा हा म पाहिलं मी इंस्टावर व्हिडिओ होत.
हम्म हम तिकडचचं मग.
हम्म मंदिराच्या जवळचं
दोन दोन आले पुर त्याला नाल्याला.
हा.
बाकी काय म्हणता मग.
काय नाही बावा बाकी तुम्ही सांगा.
काय नाही आमचं काय आमचं चालु आहेत काम.
आमचे झाले आज लव.
हम्म हम्म.
शाळेत जाते की लवकर उठला की .
हो नाही आमचे कसं म्हणजे शनिवार रविवार सुट्टया असतात ना.
हा हा एकच मुलगी आहे का तुम्हाला.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
ते म्हणलेत तुजी तु ले मग.
पाचवीलाय.
हाव का मला वाटलं लहान आहे का.
नाय नाय मोठी आहे पाचवीलाय.
हव का.
हम्म तिथंच असेल ना अंबिक विद्यालय मध्ये.
होना होना. .
आज कस हाफ डे होता.
हव आज लवकर सुटी. वं.
मग काय काम धंदे काय चालूय तिकडे.
प काम झाले. आराम लावून पाहाय कोणाला लागते काय. हम् त्याच्यावर टाकून. हा तच्यावर टाकून पाहिला कोणा. आलं नाय म्हणटलं कोणाचं चालू झालं की नाय. ते ज्याचं पहिला वेळेस चालू नाही झालं त्याला आता आलं.
हो का.
हम्म प लावला कोणी काही जी आहे.
कोण जेवण करू राहीलो..
हो नां.
ह म्हटलंचार टाकूनले कोणीही.
आमचं तर मोबाईल पहाणं.
हम्म आता पावसाचं.
मोबाईल पाहण्याचं काम. हा.
मोबाईल पहायचं कामा आहेत आता काय दुसरं सुचत नाही.. असे काही कामही होते. जेवण खाऊन करा बस
हो तेच काम आहेत मग पावसाळ्यात
पाऊस उघडला की मग शेतातले कामा लागतं त्यापरी पाऊसच नाही उघडला ह
हो ना
ब
मग निंदन वगैरे लागते मग
ह हम खत देना निंदन फवारे सगळंच चालते पण आता पाण्याच्या ना काहीच नाही चालू राहाला
आता पाणी बी येते तर पाणी येतच राहते.
हम्म नाहीत मग येतच नाही.
हो ना आता पुरं दहा बारा जून हो का तुमच्याकडे पेरण्या बाकी आहेत का अजून?
नाही तिकडे माय बाबाच्या गावा इकडे जळगावच्या इकडे
हो का आता ज्याच्या ज्याच्या शेतात बोरात ते पेरतात.
हा आमची एका बरी मोठाली झाली पराठी आमच्या गावात सगळेच हेच पाणी
ह हम्म हम्म हो ना
मग जिकडे नाही द्यायचे तिकडे पाणी नाही ना आपल्या इकडे पाणी आहे तर वरचही पाणी जास्त राला
हो जिकडे पाहिजे तिकडेच नाही अ हो हो
बरं ठीक आहे मी हा आमच तस आ आम्ही तेला खायले
हा हा आधी तेव्हा म्हटले मी जेवण करायचं तर का केलं नाही.
शाळेतून आलं की नाही मग ते लगेच भूक नाही लागत नंतर लागते.
हम्म हम्म ठी
बठे होते
हो मला चांगलीच राहिली ह ना